हॅलो हॅलो
हॅलो
आ नमस्कार ओ ताई
नमस्कार
ऐकायला येत नाय का ग -
म येतोय ना आवाज बोला ना
येतोय का का काय म्हंटल काय चाललं
काहीच नाय बय सध्या काय लय काम ये अभियानाची
हो का
तुमच्याकडे पण चालू आहे का हं का आमच्याकड पण काय ते आमच्याकडे बी तेबी होच कटॉप भरन चालू ये.
हं हं
जेवायला दे.
चालू द्यायचं मग हे झाला का ते झालं का ते
हम्म.
करावं लागतं म आता काय करणार?
रावताला गेलच.
मग
मग काय घरी बस त्या पेक्षा काय तरी करत राहावं हा त्याच्यावरचये. हा तेच ना म शेतीचच किती येत शेतीला काय तरी जोड पाहिजेल ना म आणि घरी बसण्यापेक्षा करत रावा काहीतरी
हम्म.
काय म्हणता? तुमचे शेतीचे काम बीम आवरले गेले.
काय नाही लिक्विड देते मी वांगण ना?
वांग्यांना लिक्विड देण्या चालू हम्म. कधी लावले?
एक महिना झाला असल ना.
हो का. वांग्यांना किती भावे आता?
आता हे गुजराती वांगी.
ते काय येत मोठे मोठे ते का? त्यांना चांगला भाव राहतो का?
आत्ताली सातशे, आठशे रुपये कॅरेट चालू है.
हा हा हा. पण मग तुमचे नसतील निघत ना अजून पण निघतय?
नाही अजून निघत नाही.
हम्म. अजून लहान ये.
थोडं बघू आता नंतर हा लागून एक महिना लागून जा
आमच्या इथ आहेत शेजारी लावलेली आहे त्यांची निघताय. पण मग ते नाही बुवा त्यांचे आपली अशी साधी काळी वांगी येेता ना? तेय त्यांचे साधे वांगी.
हम्म ह. काटेरी.
हा. तुमची ते काय होतं लावलेल तुम्ही मागे गेल की
हाय ना. चालू हाय अजून हो चाले म्हणजे अ समथिन बुवा आता. शेवटता म्हणा किंवा लास्ट शेवटचा पण म्हटलं तर चालल संपली बुवा आता.
पण मग चांगलं परवडला असेल ना त्याच्यात? हम्म हम्म. भाव होता ना?
हम्म. नाही हात विक्री करायचं ना त्याच्यामुळे परवडल ते.
हम्म. हात विक्रीवर परवडतो बुवा भाजीपाला.
हम्म.
असा डायरेक्ट देऊन दिला का तो ना परवडत ना? हम्म.
हा परवडतो हा भाजीपाला.
आमच पाणी बिणी भरपूर राहत. मी सांगते पण माझ्या मिस्टरांना लावू लावू पण ते कशाच ऐकता.
ते मोठे पिक काडत असणं मग?
कशाच मोठं ओ? डाळींचा बाग हे मका आणि कांदे.
हा हा.
नी कांदे बी लावून काय कायच येत नाही.
हा म
कांद्याचं आता पावसाळी लावू थोडीशी. बाकी उन्हाळी, यावेेळेस उन्हाळी पण कमीच लावायची. नाही ना. आम्ही म्हणजे अस थोड डायरेक्ट अस पावसाळी नाही लावत, ते नंतर लावता बघा थोडं लेट रांगडी पद्धतचे.
रांगडी रांगडी
हम्म
हा हा डायरेक्ट पावसाळल काय पर परवडतून ते
हा जास्त पाऊस आला का खराब होऊन जाता
मंग
माल बी एवढा निघत नाही.
म
त्याच्यामुळे मग आम्ही ते लावतच नाही जास
येस चालय आपल्याला चाल दयचं काही दिव आमचं काही नाही आम्ही लावल ते अ म्हणजे आम्ही जेव्हा सेप झालो ना तेव्हा एका वर्षन लावले होते तर एका तुकड्यामध्ये झाले होते पंचेचाळीस हजार तर बसल्या होती पण मग परत दुसऱ्या वर्षी लावलं ना तर मग खर्च पण निघाला नाही म्हटलं हा
तसच राहतो हो आलं तर एखाद्या वर्षी खूप येत नाहीतर मग जे पैसे आपण टाक
यांना म्हटलं लावायचं नाही म्हटलं रांगली लावायचं पण ते कांदे लावायचे नाही म्हटलं
लाल मदनी पररवळत काही
आपण एवढ मेनत करायची
हम्म आम्ही एका वर्षी लावलेले होते दीड एक्कर होते दीड एकर होते पाऊस आला पूर्ण अशे काढावर कांदे पूर्ण सडून गेले पण मग त्या वर्षी आहे ना पाच हजार सहा हजार असा भाव होता बर का आम्ही नुसती एका तुकड्यात दोन दोन क्विंटल कांदे काढली वीस वीस गुंठ्यामध्ये
उन खणी का तुमच्या ह
उन्हाळ आहेत मागच्या हप्त्यात विकले होते आम्ही साडेसतराशे गेले होते
किती आल
हम आता काही नाही दोन नष्ट्र आल्यावररती यावेळेस कांदे निघाले नाही येऊ शषित्रच्या मानाने
दोन ट्रॉल्या भरतील
अ
हम्म तुमचे आहेत का
त म्हटलं
ह् तुमचे आहेत का म्हटलं आता येतोय का आवाज हॅलो
काय झालं
हॅलो आ वाज येतोय मतलब
हा ररेंज मंदि
हा हा रेंज मध्ये आहे ना येतोय का आता हा हा बाहेर वारं वारं जास्त चालू आहे ना बाहेर गेली का मग आवाज कमी होऊन जातो
बाहेर वारं आहे ना जास्त वाऱ्यामध्ये गेलं का आवाज कमी होऊन जातोय
प्रब
अस आहे. तुमचा आवाज येत नाही ना तुमचा आवाज लय गुंतत य हॅलो.
म्हटलं नेटवर्क
हा हो ना हो ना. हम्म नाही.
चालूच ठेवा चालुय म्हटलं माझा आवाज.
ठीक आहे माझा येतोय का तुम्हाला? माझा आवाज येतोय म्हटल तुम्हाला हॅलो
हॅलो
आवाज नाहीती का माझा तुम्हाला हॅलो हॅलो
एक मिनट सांा हॅलो
काय हो ताई माझा आवाज येत नाही का तुम्हाला?
फोन चालूच ठेवा ताई
हॅलो..
हॅलो.
हम्म हॅलो.. हॅलो.. आवाज येतोय का म्हटलं? हॅलो.. हॅलो..
हॅलो..
आवाज नाही येत आहे का? ना जां मत ना हॅलो.. हा हा. बोला ना आवाज येतोय ना तुमचा
हा आता बोला आ तुमच्याकडे
आवाज येतोय म्हटलं बोला
हॅलो..
हॅलो
हा म्हटलं काय नाही ते बर नेटवर्कचा प्रॉब्लेम वाटत.
हो का.
हा काही नाही आता येतोय ना.
हा हा येतोय का आता?
हो येतोय ना.
ह नाही बा हो मुलं शाळेत गेले ना. हम्म मुलं गेले शाळेत तुमचे?
गेले ना.
तुम तुमचे मुलं गेले का?
हो गेले ना.
हा हा.
गेले म्हटलं.
हो, हो, हो मुलांच बी सकाळी, सकाळी लय आवरण राहतो हो.
हो ते आहे.
सकाळी, सकाळी आवरण राहतं ना त्यांच. खूप वेळ होन जातो आवरत आवरत
मग काय करणार आता
हम्म म
असं
ह
शेतात जायच असल का नाही?
शेतात नाही हो ऑफिस ला जायचंय लखमापूरला. आपलं आमचं ते अभियानाचं ऑफिस आहे ना बचत गटाचं.
हम्म हम्म.
तिथं जायचंय.
हा.
आमचं ते कटॉप बर नाही आचं काम चालू आहे ना आमची नेमके पासबुकचा थोडा इश्यू होता पासबुक हरवलेले होते त्याच्यामुळे मग मग आता पासबुक आज आम्ही स्टेटमेंट काढू स्टेटमेंट काढल्यानंतर तर मग आजा हिशोग करावा लागेल तो पूर्ण पहिलेपासून जसं आम्ही ग्राम संंघ चालू केला का
हम्म हम्म
तेव्हापासूनचा पूर्ण हिशोब करायचा आहे
हम्म
असं प मग आधी बँकेत जाऊन स्टेटमेंट घ्यावी लागेल आणि मग होईल ते
हम् कुपच टईम लांग रे मग
हो नेमकं असं होऊन जातं वेळेवरच आपल्याला बी सुचत जास्त आता जेव्हा ते लागल का तेव्हा आम्ही पासबुक बघायला गेलो तर आमच्या त्या सचिव आहेत का त्यांच्याकडून हरवून गेलेले ते मधले पासबुक
हम्म ह हम्म हम् दुग्यार अस नाही म्ह
ह ोक्या दुसरा पासबुक देत नाही ना
नाहीय का
पासबुक तर दिला असताना एकदम आमचं काम पण सोप झालं असत
हा हा हा
पण मग देत नाही इथे पासबुक
आम
हम्म असश
चाल ताई मग ठू मग
बरं चालेल चला
हो कालाक्